हॅलो!
हॅलो नमस्कार ताई हा येतो, येतो ह नमस्कार
नमस्कार,
हा कशा आहात तुम्ही,
मजेत ओ.
हा आपण आज शेतकरी व त्यांच्या समस्या या विषयावर बोलायचं का? हा, आपल्या ते भारतातील शेतकरी आहे. त्यांना कितीतरी समस्यांना तोंड द्यावं लागतं की नाही. आणि, हा मूळ समस्या तर आपली पाण्याचीच आहे, पावसाची आहे. अ पाऊस कसा आहे, आपल्या इथला ढरी पाऊस आहे. केव्हा येतो वेळेनुसार येत नाही. किंवा अवकाळी येतो. आणि पिकं वगैरे झोपवून जातो काही काही पिकं ही फार मोठी समस्या शेत शेतकऱ्यांपुढे त्याच्यामुळे त्यांचं खूपच नुकसान होतं. आणि परत का काही भागामध्ये पाण्याची किती कमतरता असते ना.
हम्म
पाणी पुरवठा होतो पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पिकाच उत्पादन पण व्यवस्थित होत नाही. कमी प्रमाणात उत्पादन येतं त्यांना, आणि पाणी तर हा शेतीसाठी महत्त्वाचाच घटक आहे की नाही.
हो आणि कस आहे कोरड वाहू जमीन राहिली ना ताई, तर ते देवाच्या पाण्यावरच निर्भर असतात.
हा आणि देवाचं पाणी तर आपलं माहित. क ते केव्हा पडत पडत नाही पडत, आपलं तर पासा लहरीच आहे ना आपला.
हो वेळ हा वेळेवर नाहीये.
हा वेळेवर नाही तर ल लहरीच म्हणत म्हटल्या जातं लहरी येतो त्याला वाटत तेव्हा पडतो. तेव्हा नाही पडत अस हा हा, त्याच्यामुळे त्यांना हे होतं आणि परत आपल्याकडे कसं आहे ना ओ. शेतकऱ्यांची पण म्हणजे सिंचनाची सोय नाहीयेत. शेतकऱ्यांना त्याच्यामुळे पाणी पण त्यांना पिकांना देणं शक्य होत नाही ना.
हो आणि आपण म्हणतो ना बघा पूर्वीच्या वेळेस ना ते मोटने पाणी काढायचे. बघा विहीरीतल. आणि ते पाण्याचे पाट वगैरे बनवायचे आम्ही पाट म्हणतो ते पाण्याला. म्हणजे असं तळ सारखं छोटस साचवून ठेवता. हो मग ते बघा म्हणजे वार ठरवलेला असायच. शेतकऱ्यांच्या की प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी एकमेकांना पाणी सोडत असायचं. ते आज तुम्हाला पाणी सोडू उद्या यांना परवात्यांना असे म्हणजे सगळं नियोजन केलेलं असायचं. आणि बघ विहिरीच पाणी असून सुद्धा आपण. शेतकरी असं म्हणजे एवढा दुखी नव्हतात.
हा दुखी आहे तेच ना पण आता हम्म हम्म पाऊस नाही ना त्याच्यामुळे कसं होत शेती विहिरींना पाणी नाही. आणि पाणी देता येत नाही त्याच्यामुळे उत्पादनात पिकांमध्ये घट होते. आणि त्यांना पाहिजे तस त्याच्या मोबदला मिळत नाही ना मग. त्याच्यामुळे आणि चांगल्या चांगल्या प्रतीच खत मिळत नाही आणि योग्य प्रमाणात त्यांना वापर जमला पाहिजे इथ खत जरी मिळालं तर त्याचा वापर पण योग्य प्रमाणात केला गेला तर मग ते जमिनीची पण प्रत सुधारते ना म्हणजे. जी आपण म्हणतो प्रत म्हणतो जमिनीची ती सुधारली तर मग, चांगलं म्हणजे हे केल्या जात व्यवस्थित खत वापरल्या जर गेलं. त्यांना ते मिळायला पाहिजे मुळात म्हणजे हा खत जर व्यवस्थित वापरल्या गेला ना,
आणि
पण चांगला मिळतो.
हो आणि शेतकरीच कसं होत पहिले. कारण की शेती होती ना माझ्या आईवडिलांची मला सगळं माहिती आहे. अ ते ना आता समजा एक पीक काढलं गेलं आपलं पावसाळ्यात चार महिन्याचा एक पिक निघालं तूर असेल किंवा ऊस असेल किंवा भुई मुगाच्या शेंगा अस
हा हा
त्यांचं एक पीक काढल्यानंतर ते शेतात रासायनिक खतने वापरत असायचे. ते हे मे मेंढी पाळन करणारे ते ठेलारी लोक असतात ना
हा हा हा
त्यांना म्हणजे दोन दिवस तीन दिवस की आम्ही तुम्ही या आमच्या शेतात तुमचे सगळे गुरं डोर घेऊन आणि मेंढ्या वगैरे घेऊन आणि त्यांना बसवा दोन एक दिवस आमच्या शेतात मग त्या शेतामध्ये त्या तेवढ्या जागेत त्या मेंढ्या फिरायच्या अ किंवा गाय असायच्या बैल असायचे त्यांचे ते तेवढ्या शेतात फिरायचे. किंवा तिथं चारा खायचे मग दोन दिवस आठ दिवस असे त्यांना पैसे क तुम्ही एका दिवसाचे हजार रुपये घ्या आठ दिवसाचे आठ हजार घ्या. आणि तुम्ही जे मेंढ्या किंवा तुमच्या बकऱ्या ज्या आपण असत. आमच्या शेतात बसवा मग ते जे ह जे पण ते लेंडी पाडायचे. किंवा ते बैलं शेण पाडायचे मग ते खत आहे ना ते हा ते जमिनीतच
जमिनीमध्ये मिक्स होत असे.
हो मग ते जमिनीतच मग त्याच्यानंतर मग ते नांगरणी वखरणी
पेरणी वगैरे हा पण मग त्या खता मुळे पिकांचं प्रमाण वाढत असेल ना,
आणि उत्पन्न पण आणि उत्पन्न पण चांगलं यायचं आणि रासायनिक खत न टाकतात जमीन मग भुषभूषित नाही व्हायची अगदी म्हणजे काही जमीन अगदी ती इतकी छान वाटायची ना की पाय ठेवला की पाय लागला.
मऊ लागायची त्याची प्रत सुधरून जायची ना त्याच्यामुळे हा दगड लागत नसतील. ती प्रत असेल ते
आता शेतात जरी गेला ना ना पायांना असे दगडं टोचल्यासारखं लागता.
मऊ पण नाहीच हा आणि रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो ना आता
आणि उत्पन्न बघा शेतकरीला काय वाटतात. ते उत्पन्न जास्त निघेल म्हणून रासायनिक खतांचा आपण वापर करू. आणि पण ये ना आता तस नाही तई त्यांनी ना शेणखताचाच उपयोग
करायला पाहिजे, आणि परत ना औषध शेतकऱ्यांच ते अजून एक समस्या पण येणार आहोतही त्यांना कीटक आणि रोग कीटकांची पण धाड येते ना त्या श वर आता तुम्हाला आता अनुभवच असेल ना कि टोळच्या टोळ येतात ना,
हो हो कीटक येतात ना, ज्या नाही बघा जेव जेव्हा जास्त प्रमाणात पाऊस पडतोय ऊन पडत नाही त्यावेळेस त्यांच्या प्रादुर्भाव निर्माण होतो कीटक
पिटकांचा ना मग ती टोळ झाधाड सगळे पीक फस्त करून जाते वाटते.
हो आणि काय करायचंय बघा माझ्या आजोबा गोमूत्र असतं ना आपल्या गाई गाईचं गोमूत्र आणि गाईचं शेण. तेव्हा हे रासायनिक खतरना होते हे गायचे शेन आणि गोमूत्र एकत्र करायचे.
हा
हा एकत्र करायचे, आणि त्याची फवारणी करायची पिकांवर तर जेणेकरून ते गोमूत्राचा जो वास असायचा ना त्या वासाने सुद्धा ते कीटक पळून जायचे आणि किंवा बाकीचे मरून जायचे.
हा त्याच्यामुळे मग उत्पा म्हणजे पिकांचं नुकसान होत नसेल मग.
हो हे बघा आताही आपण जे छोटे छोटे झाडं वगैरे लावतो ना दारात तर एखाद वेळेस त्यांच्यावर कीटक वगैरे पडता तर आपणही प्रयोग करू शकतो गोमत्र आणि गायचे शेण मिक्स करायच थोडस पाणी आणि ते शिंपडाच्या झाडांने
झाडांवर का
त्या वाढ पण छान होते आणि कीटक पण नाही लागत.
उपाय आहे ब आपल्या याच्यावर पिकवाडीवर उत्पादना पिकाचे उत्पादन वाढा आपल्याला ह. ह
पुरण्यापासून तर ते त्याला शेंगा किंवा त्याच जे उत्पन्न निघतं. तोपर्यंत प्रत्येक वेळेस रासायनिक खताचाच वापर होतो.
हा आता तर असा नि खतच
हो तर मग त्याच्यामुळे तेवढे आजार पण वाढलेले आहेत.
हा म
तुम्ही ऐकलं होता का याच्यापूर्वी कि सतरा अठरा वर्षाच्या मुलीला किंवा मुलाला
कॅन्सर झाला अटॅक येतोय.
हो अशा असा ह अक पण येते आजार आपण ऐकलेच नव्हते ना कारण की हे कश हेसायन मुळे जर शेतकरी त्याचा दृष्टिकोन जर शेणखथावर ठेवला आणि तो जर त्याने व्यवस्थितपणे उपयोग केला शेतीत तर हे सगळ्या बिमाऱ्यांपासून आप वाू शकतो आणि आपल्या गव्हर्मेंट वर दबाव नाही पडणार. बाहेरून ते रासायनिक ख मागवायला आपण अमेरिके येऊन मागवतो बाकी दुसऱ्या देशांमधून रासायनिक खत मागत, असतो पण इम्पोर्ट. एो एक्सपोर्ट करायला पण आपलं गव्हनमेंट ला.
हा खर्जला आणि काय होता इथे रोग पण रोग पण पडतात. ना शेतीच्या पिकांवर.
हो रोग पण पडतात, तर मग ते रोग कशामुळे पडतात. मी म्हटले ना मगाशी की जास्त प्रमाणात पाऊस झाला. आणि ऊन पडलच नाही. एक साल कि पंधरा दिवस तू पाऊस जर चालत असेल हो. आणि त्याच्यानंतर मग ऊन पडलं नाही सूर्यनारायणा. त मग त्याच्यामुळे ते ओलाव्यामुळे ते कीटकांचा निर्माण होतो. आणि ते जर एक सोबत आले बघा अ जे नागतोडे असतात ना. हो माझे आजोबाां म्हणत असायचे. हे जे नागतोडे अगदी जास्त प्रमाणात जर आपल्या शेतावर आले तर आपण. समजून घ्यायचे की ह्या वर्षी कुठली तरी महामारी
येणार आहे असं हा हा.
अनुभव होता माझ्या आजोबांना आजीं हो मग का त्यांच्या जीवना ज्या गोष्टी घडलेल्या असायच्या आम्हा सांगत. लहानपणी आणि तेव्हा कुठे टी व्ही होता हो.
हा तेच ना तेव्हा टी व्ही वगैरे काहीच नव्हतं तेच ना.
आणि अगदी शेतकरी आपण म्हणतो ना शेतकरीला काही ज्ञान नसतो शोवतो अनाडी असतो. तो शिकलेला नसतो. पण जेवढे पीएच डी केलेल्याना जेवढं ज्ञान नसताना.
तेवढं शेतकऱ्याला असत हाा मग आता तेच मी म्हणते की. उपाययोजना बा त्यांच्यावर हे की पाण्याच योग्य नियोजन करायला, पाहिजे सिंचन पद्धत वापरायला पाहिजे कि नाही सेंद्रिय खत वापरायला पाहिजे. पिकाची गुणवत्ता म्हणजे सुधारली पाहिजे बुवा कीटकनाशकांचा वाप वरे केला पाहिजे आणि विशेष म्हणजे बाजारपेठ त्यांना योग्य पद्धतीने मिळाली पाहिजे.
त्यांना आहे ना, हे बघा ताई त्यांना आहे ना स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करायला पाहिजे. स्वतंत्र म्हणजे कशी कि हे बघा, मी शेतकरी ये तुम्ही शेतकरी आहोत, मी एक उदाहरण देतील तुमच्या श जर तुमला दहा क्विंटल गहू झाले असतील त तुम्ही फुला बाजारात विकू शकता ना. तुम्हाला बंधन नाही पाहिजे कि तुम्ही मार्केटलाच हेगऊ पाहिजे कारण कि बघा ताई शेतकऱच खूप नुकसान होतो. तो गहू आणि तो त्याला पण त्याला डिझेल पेट्रोल गाडीच भाडं वगैरे लागत. परत तो मार्केटला ने तो मार्केटची सुद्धा फी द्यावी लागते.
वेळ संपलाय ये तुमच्याशी बोलून छान वाटलं. अ धन्यवाद परत कॉल करू आप
हो